तीन झाले का.
हा हा. म सवय चांगलेय कीं, सकाळी लवकर उ तुमी कर.
होय होय आव का व ताई नंतर करायले, एवढं काही ह करते लई सवय चांगली आहे.
हा ती चांगली आहे तसच राहू द्या ती.
व्हय हे बारकं नाही हे वय कसली ती नाही नुसतं फाडायचं कामात काम ही आहे.
हम्म हम्म जरा कळस तर वो बारका अजून अजून. पहिलील जायचं जरा जनरल नॉलेजते पण त्याला द्यायचं म
लई लई चिडका स्वभाव आहे त्याचं काय असं हे केलं तर. लई चिडका स्वभाव म्हणजे अति शेजाऱ्यांच्या संग तर रोजच भांडतो. तरच घरातल्यांच्या संग सगळ्यांसंग भांडतेय. लईच चिडका अति म्हणजे अति चिडका स्वभाव हाय.
ते जरा बाहेर वी चरायच नाही.
विचारलं ते जरा कोन त्याजा सर्व सांगितले म्हणजे त्याचा स्वभावच तसा हे. एकदम आता म्हातारा माणूस. तस बोलत नाई अस कस बुद्धी असते बयावो.
हा हा.
एकदम असं लहान मुलांच्या गत त्याज हेच नाही.
एखादी असत्यात आता आमचा पण इतका वाण झालाय. काय जरी म्हटलं तर असं बुक की असं करतोय हाताची मुठे हे करतोय आणि मारतोय लगे पप्पाला मम्मींला आज्जा आज्जीला काही नाही आम्हाला दोघांनाच करतोय तसा हा एक शब्द उलटा बोलून घेत नाही. आणि आदू जरा ही करे करत नाही खात नाही असं. कुर्ती मोबाईल दे मगच खातो आणि ते मोबाईल लावून ठेवला की खात नाही त्याकडच बघत बसते.
ओ हम्म थोरलं माझ लई गरीब आहे मला म्हंटलं मी म्हटलं बाळ तुला शाळा एक बघितल्या तिथं पैसे भरून आलया. मम्मी नको बाई कुठलं एवढं. पैश आणायच म्हटल मी भरतो की या. तू काळजी करू नको एव परिस्थिती तशी जाणीव आहे प्रत्येक गोष्ट त्याजी त्या मुलाला माझ्या म्हणजे आणि एकदम शांत आहे एखाद्या वेळेस त्यांनी मला रा कारण काय तर म्हटलं तूच गप बस मम्मी गप बस उगाच घरात दंगा नको तू शांत बस. त्यानेच काय बडबडता ते एवढं बोलतय आओ पोहोचले. एकदम शांत परवा बड्डे नव्हता ते तेच बघा त ते ज पाच जगत झालाय घोरा आणि मग माझ्या न जरा का सावळा झालाय य वय वय आता मला पण नाणी एक मु आमच्यात मुलगी पाहिजे होती अहो
हा
नंदुबाईला पण दोन मुलंच आहेत आणि मला पण दोन मुलं माझी सिजर तरी पण मी म्हणत होतो आणि खरं ते नाही पाच पोरांचा पंचांगच हाय म्हणलेत मला
होय हा हा
आता आमच्या बहिणीला बघूया ऑपरेशन करून आता दोन तीन वर्ष झालं
हा हा म काय ना
आता आमच्या भहिणीला बघूया दोन दोन होत्यात मित्र म्हणते जुळ्यापोरी
चालतंय की
लई ग बाई होय मी तर म्हणते माझं कुठल्या तर जन्माचं पापच म्हणायचं मला पोरगी दिलेल नाही
आता आमच्याला पण काय आम्ही पोरगी पोरगीच म्हणत होतो
तुमचं किती वर्षाने सुर काय दीड दोन वर्ष का म्हणजे लग्न झाल्यावर किती वर्षां नंतर झालंय का काय
लगेच झालंय हा तुमचं आणि माझ सेमच झालय
होय काय माझ ते किती वर्षाचा हाय
नितीन
पावणेतीन होय मग आता हे झालं पोरगी झाली तर होऊ दे
आता काय माहित
आता राहिल तर राहू दे काही हे करू नकासा एक एकाच्या एक पाठीवर पाहिजे जेवढी मुलगी हो दे नाहीतर काय पण होऊ दे
पोरग हाय व्हय पहिलं पोरग झाल दुसरं काय पण होउदे म्हणत्यात
म्हणतत वय मग एवढी मुलगी हुदे.
टास्क र.
कस लवकर हाय बाई ऑपरेशन करून री काम झाले की ज्या त्या वयात बरं असतय त्या नंतर, नंतर, नंतर म्हटलं की नंतरच
होय नंतर आणि एक महिन्यात तेला रेस्ट घ्या.
व्हय व्हय म्हणून तुमचा शिजर आहे काय?
सिजर आहे.
माझे पण शिझरस आहे अहो.
भरायच त्याच्या वर ते हे झालं.
होय माझं जर एकाला चार ऑपरेशन झालेत आहो. माझं पहिलं शिजर झालतं काय पहिल्या मुलाच्या टाइमला लगेच राहिलेलं आणि माझं जाड माझी तब्येत अस त्यामुळे माझ्या पोटाच चमड जाड असल्यामुळे यांच्यात दूध गेले झोपत आणि ते जे कणी पू झाला नव्या दिवशी टाक काढाला बोलवलेला आम्ही बारश बाराव्या दिवस ते बाजार खेलता बाराव्या दिवशी ते हे घालते ते बारस
हा
देवलो पुन्ही तीन्ही एक टाक गाव ओढला ते सगळे टाक निघून सगळे आलं गाव सगळं वा प्ररशन उलगडल सगळ्या नवीन महिना आणि होतो आह एवढंढ हात पूर्ण असं बिन फुलाचं घालून माझं ते पप्पाई ज किस्तीन घालून स्वच्छता करत होते आहो.
हा हा.
मग ते एक झालं पुन्हा आणि लगेच मला लगेच राहिल बार त्याच्या ह्याला पण, त्यात कस नसत ते आज वर्षाचं नुसतं नव्हतं ते म्हणा लागलं टाक ते पण उलगडा लागलं पहिलं व्हय नवीन लगेच राहिलं त्याच्यामुळे सिजर पहिल म आणि तवर ते पण दुसरं कोरोनाच्या काळात घेनात तर मला ऍडमिट करून आहो. खाजगी तर साठ हजार रुपये भरले, तवा मला दवाखानत घेतलं.
हा.
मग ते ब दुसरं ते बी दोन झा ते पहिल्या मुलाचे दोन आणि ते बारक्या मुलाचे तीन ऑपरेशन झाली आणि मुलाचा एक चार चौथं केलं, आम्ही म्हणालो ह्यातनच करा दुसरं दुसऱ्या मुलाच्या ह्याला तर त्यानी म्हटले पहील मुल पाच वर्षाचं तरी पाहि जे हे तुमच् वर्षाचं बी सरळ नाही आणि पुढे पण नशिबातलं काही सांगता येत नाही पाच वर्षाचा पाहिजेत. मग ती अशी चार एका जागीचन आता कंबर आणि हाव फोडून काढते लय दुखते कंबर गाडीचा प्रवास सोसत नाही काय कुठं तासभर अस पाच मिनिट एकसारखं बसलेलं सोसत नाही. होय आहो आणि मग आमच्या घर सासूबाई म्हणतात काय तुम्ही तरण्या खरं ज्याचं त्याला माहीत अस ते ओ. समजले नाही मुलाला शिक नॉर्मल झाल की कस ते एक भाषण असतं काय काय म काढता लगेच बाहेर. कडा तीन पिलत बाई.
होय मी दोन पिलो होतो. तीसर पील नाही. हा.
मी तीन पिलतो ते.
हम्म हम्म.
पीलत तीन तीथ आप ण अजून आता मुलाला माझ्या पाच पाचव वर् सहावं वर्ष झालं तरी लागलं सातवं लागणार आता. ते टाक्यांचा काही - - एकाच जागी सगळी चार ऑपरेशन ठस ठसतं अहो अजून मला.
ह ती पावडर मिळतीया माहिते का टाक्याची?
ती मिळती व्हय पहिलं लावू मिळती की ती बारकी एक डबी असते.
हा छोटी हा सत्तर रुपयाला काहीतरी हाय बघा मी पण आणून ठेवलं एकदा का दोन वेळा लावले माझी पण टाक्याची आग होत्या थंडीत तेन ह.
ह ह. वाटतय का नॉर्मल सिजर खर नॉर्मल एक वेळेस झालेल बरं दोन दिवस चार दिवस म्हणजे त्रास होत खरं आपलं हे आधूस होत म्हणायचं एक प्रकार शिजर करून. आ.
कंबर गेलीच की आता.
होयच की आहो.
हम्म.
भुलच इंजक्शन पाटीत तेन दिलेल काय?
हा -जरा आता आबाळ आलं की बघा की कस दु -
असं हाय हा लय दुखतंय बया मला तर लय दुकतय आवो.
ह.....
आणि हो
पाऊस यायच टाइम झालं. नंतर थंडी येत-
मला पण जरा मोबाईल चार्जिंग लावायला. सकाळी गेलो गडबडीत तशी लवकर आवरून. ते हो सहाला तिकडे असतो आज गेली तिकडे उद्या पर उद्या दोन- दोन दिवसां आडच येते अहो, मग चार्जिंग फुल कराय लागते मोबाईलमध्ये. हो आणि म चा चार्जिंगच लई फास्ट उतरते आहो मोबाईलचे. जा.. होय.
मोबाईल जुना हाय.
फाय जीच आहे की माझा. घर आहे? ज नाही सोडालाय इचारलं ते सारखं घेऊन त्यात माझ ते ऑनलाईन आणि भरतोय पोरा आणि घेत्यातच.
हा त्यामुळेच असं होत.
होय. वय आणि काय माऊ?
त आल्यात पाहून छान ठेवलं
आला व्हय.
हा आज.
हा हा. अता स्वयंपाक त्येनं करायचा.
करायचं बघा. ते लाइटीचं जरा तुटलंय.
हा हा.. हा हा- लाईट नसली कसला उजेड तुम्ही करतायसा घरात?
ते आमच चार्जिंग वरचा बल हाय. लाईट असलं की, लाईट असलं की चार्जिंग होत ते ह्याला गेलेलात. चालू होतंय आपआप. उतरतय सकाळपर्यंत कुठे राहतय आमच जेवस्थ तरच. एक नऊ दहा पर्यंतच.
व्हय व्हय लगेच हे होतंय, तेवढं तर ख
होय.
आमच्या पोरांनी तर त्या बॅटरी तेन लागत्या म्हणुन आणलेल मशीनच्या कड जायला ते वाट लावून ठेवल्या. पोरांनी सगळे आपटून आपटून ह ह हा.
केलेली उजेडात घेऊन गेलता मगाशी बाहेर. लावून आणि दे की म्हटल्यावर देत नाही म्हटला लपून ठेवला.
हम्म, ते असंच हाय अहो.
ऐकत नाहीत नवीन वाटते नाही भारी वाटते.
हम्म हा हा. होय होय. ह हा हा.
काय भाकरी करायलात होय?
भाकरी ताय भाकरी कराय लागल्या. वैतागल्या बडबड आल्या अजून किे जायला लागतय कुणाष्टक. प्रवासाला डोक दुख पे ते झाल्यापासून तोंड चालू बडबडत्या बडबडत्या.
हं हं.
अ मला पण प्रवास सोसत नाही अजिबात. तव. खरं काय करायचं पर्याय नाही आता. होय. कोण सोडाय आलय मग अतिसनी?
एकच मिनट.
ह हा.